हो मस्त आवाज येवरायला आता.
चार्जिंग नाहीे आहे मोबाईलमध्येध्ये आहे ना. काय हो आताच मस्त उुमजत होते एकसारखे तुमचे. आजूण माझे दोन कॉल.
होव तुमचा एकच राहिला आता तुमचा होऊन जात होता.
हा माझा होऊन जातो ना आता तुमच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाहीे ना.
हो ना.
नाही तर मस्त कॉल होऊन जात ते बा आताच्या मालेहि डोको जरास हसलकं झाल असतं ते राहायला राहिलाच आहे आता.
नाही काही नाही राह होते तो बात एकच आहे मले तर दहा राहिले अजून. हम्म.
ते बंद नाही झालं पाहिजे यायचं
नाही होत नाही होत मला दहा राहिले ना तुम्हाला टेन्शन थोडी आहे काय मला टेन्शन संध्याकाळी, संध्याकाळी लावु आपण अजून.
हा संध्याकाळी शांततेत बोलल्याही जाते ताई. हो आता पाना संध्याकाळचे हा... संध्याकाळीचा स्वयंपाक वगैरे करा लागते.
ह याच्यातून आल्या आता दवाखान्यातून थकल्या असान.
दवा मला पहिले पाय सुजेलच आहेत मले पाचव्या महिन्यापासून. हम्म पाचव महिन्यापासूनच सुजेल आहेत पाय.
रक्त कमी आहे सांगे का डॉक्टर?
नाही नाही असं काही नाही ते नॉर्मल आहे म्हणे.
बरं बाळ कस
हा हा ते बाळ झाल्यानंतरच बाळ झाल्यानंतरच होतील म्हणे कमी.
उतरतील ते.
असं म्हणत हा ती डिलिव्हरी होईपर्यंत काही नि आता तरी जरा कमी झाले एकदम पाचवा, सहावा महिना होता की नाही. पाचवा, सहावा महिना जास्त होते म्हणजे अति जास्त होते चपल ही नाय होत जातजाय मले.
हम्म हम्म.
अ ना आत कस आहे माहिती आहे का
हम्म बाळाचं वजन बिजन सांगितलं काय मग?
हा पाचव्या महिन्यांची सोग्राफी केली होती तेव्हा सांगात ते सोनग्रफी
हा हा.
आता काही नसते आता फक्त तपास नसते सोनोग्राफी केली की मग त्याच्याच बालाचं वजन हे तेे सगळं माहीत पडते याच्यात नसते माहित. पडत नाहीण आता हे कस असते फक्त हे तपासण्यागी ठोके पातात बाळाची हम्म असं आहे चांगला आहे म्हणजे सगळं चांगलं आहे आता त नव्या महिन्याची सोनोग्राफी करत सांगितली
हम्म हम्म.
आणि टाइम आहे अजून एक महिना आता मला आठवा महिना लागते.
हा..
हा मग न वामनाय लागले सनोग्रोपी कराव लागेल
हम्म मग घरीचाल का तुमच्या
हा आयच्या घरी जाईन ना मम्मी होा मला यायच्या घरीच आहेल हा आम थ महालक्ष्मी आहेत ना ते
हो काय
हा मपाई तो ना डिलिव्हीची तारीखगिरी काय भेटते त्याच्यावर आहे सगळं आता
ह आता काय पाहिजे तुम्हाला पहिला पोरगा की पोरगी
म्हज काही असेल तर ते फक्त बाळ पाहिजे काही असं काही नाही की आपलं पोरगाच पाहिजे पोरगी पाहिजे असं काही नाही हम्म
तसही तुमच्या घरात आता ते दोघं भाऊ ते आजीलाही पोरगी नाही अ लगे्या मोठ्या भाले त्या्या मोठ्या तुमच्या जेठाली पोरगात झाला आणि आता तुम्हाला पोरगी तरी द्यावाही देवानं
हो आता काय काय विद सरगण्यातले तर असंच वाट ी बोगीरी सगळ्यातले वाटते
हा पण तसं तुमचं पोट वाटत नाहीये तसं पोरगच वाटते
काय मत त काय काय होत आपल्याला आपल्या थोडी समजते एवढ मग त्याला बाहेर समजते जास्त्म माय काही की बाहेर ठेंगणारात की नाही त्याचो पोटो महि्याच्या मनानंत शिल्लक दिसते आता कोणी उंच असल्या की नाही त्याच कमी दिसते कोणा कंबर ममध्ये ोट असते कोणाच बाहेर असते याची सगळ्याची डिलिव्ही सारखी नसते ना प्रत्येकाचं वेगवेगळंच असते याच्यात
हा हा जाऊ द्या काही हो पोरगा हो की पोरगी हो हा आता जाऊ द्या पोरगा हो कि पोरगी हो फक्त तुमची तब्येत ची काळजी घ्या चांगली आणि खातपीत जा चांगलं आता नववा महिना लागेल आठवा लागेल
आठवा लागतेय आता
आता दोन महिने राहिले चांगले चांगले
हा हेच दोन महिने भारीेतात आता आता तर आणलं इथपर्यंत सुरुवाती पासून आता एवढे दोन महिने राहिले
हम्
एवढे दोन महिने व्यवस्थित झालेत आहे की जरा या दोन महिन्यात कसं असते आपलं जेवण व्यवस्थित येते राहिले की मग रक्त येते व्यवस्ित ्रये ना हा तर मग डिलिव्हरीच्या वेळेेत जास्त मग भारी जात नाही तर मग डिलव्हरीच्या वेळेस लय भारी जातात ह्या गोष्टी
हम्म आता तुमच्या साडीनेस्वायच्या कार्यक्रमाचा आम्हाला काही कॉल नाही केला काही नाही
नाही बा तुम्हाला काय सांगाय ते ऐले माहिती त गोष्ट बरोबरच कारण सांगू तुम्हाले साडी नेेसवायच्या कार्यक्रमाने असं म्हटलं चलते तई पाण्या पावसाच्या ना मंदिरात कार्यक्रम ठेवला तो मोठा लागे बन म्हणजे सजावटही गेली मंदिरातच त्या बशासाठी आन आईच्या तिकडच्या अर्ध्या बाया आन अर्ध्या बाया मोजक्या आपल्या गावातल्या मंडपईनी भरला होता पुरा कारण जिथे बोलवायला पाठवलं होतं की नाही तिनं सगळ्या बाया सोडून दिल्या रोजी एक मंदिरात जातात तर बाया आईल्या म्हणतात की आम्ही तुमच्या घरच्या कार्यक्रमाची वाट पाहीली पण आम्हाला बोलावलं नाही म्हणून तिन सांग बोलावलंच नाही बा कशी बाई होती ते
तुम्ही तुम्ही दिशायला एवढ्या सुंदर आम्ही पाहिलो नसतं तुम्हाला साडी नेसवली असतं तर किती मस्त
अं सुंदर कायचं होतंय
तरी सुद्धा संध आम्ही फोटोही नाही पाहिले ना काहीच नाही टेटसही नाही पा
नाही टेटस अरे ते माहिते काय मोबाईल म फोटो काढलेलाय पण ते काही एवढं व्यवस्थित नाही म्हटलं कॅमेऱ्याचे फोटो आले की ठेऊ आपण टेटस आसगळे फोन येवूून राहले ना फोटो पाठव म्हणून
हा हा
कोणाला पाहा वाटते ना ते लुक वेगळंच राहते आपलं संजीच अरे म्हायते का आईला इतका देना मंदिर चोरेतना
ह अरे मी कुठेही कुठेही म्हणतो म्हटलं कि ते ते बस याची दुसऱ्या नंबरची सूनच लय आवडते मले दिशाला लय सुंदरह ते कोणाला सांगतो जर गावात कोणी म्हट ल की नाही समजा सगळ्यात सुंदर कोण आहे तर मी सांगत असतो की नाही त्या आवाजी सुन लय मस्तय
कायच होतंय अस नाहीव आपण आपण हा अवे बोलण त्यांना एकदा ओळख झाली कि मग बोलायला काही वेळ नाही लागत
नाही
एकदा ओळख बायार आहे ते सगळं
हा
बरं
बर हा ठीक आहे ठेव
हा
बज झालं बाई